हॅलो.
हॅलो येतोय का आवाज.
हा येतोय ना झालं. हो झाले ना तुमचे.
आमचे झाले.
हा तुम्हाला किती माहि
मला एक मुलगी दोन मुली.
दोन मुल का हा बोला ना. मला एक मुलगा एक मुलगी.
हा शाळेत जात असतील ना.
हा मुलगी अकरावीलाय आहे मुलगा सातवीलाय.
हो का भरपूर मोठे ना.
हा. ती माझ्यापेक्षा लहान आहे ना सरू.
काय
सरू माझ्या पेक्षा लहान आहे ना ग.
हॅलो.
त तिव हॅलो
व
ए तो, का आवाज हा.
हॅलो मध्ये मध्ये नाही आवाज ब्रेक होऊन जातो ना.
ब्रेक होऊन जातो ना.
हा तुमचा आवाज ते होत. हा.
ह बाकी काय चाललं.
बाकी काय नाही मग नाही वेल्डिंगच दुकान आहे त्यांचं हॅलो.
हा हा. कुठे गिरनार बधस ना.
हं.
हा.
हॅलो.
ते यांचं पण आहे ना तिथं दुकान शिवलेंचं. ह.
शिवले च कशाच आहे वेल्डिंगचच का.
ते गॅरेज गॅरेज त्यांचे.
असं.
हा ना.
हम्म तुमच मिस्टर काय करतं.
शेतीच आहे आमची.
हो हो.
द्राक्षाची बागा तांबट्याची तयारी
हा लावले का तंबाटे?
अजून नाही. आपलं नागपंचमीची लागवड
हा ना, आमचे नागपंचमीचेच लागवाचेत्.
हा ना.
हम्म.
तांबाट्या नाही लावलं तर, माणसान झोपा नाहीेयेती. लाव
हाला बस लागत आणि त्याच्याशिवाय दुसरं नाही ना काही मग. दुसरं नाही काही बागायत तुमचं? हॅलो तस हॅलो. मम्मे तुझ